हॅलो.
हा, येतो आवाज.
हा, तुमचा बॅकग्राउंड आवाज खूप येतोय.
हा, येतोय काय आता?
हा, आता कमी येतोय. हा. काही नाही.
हा हा.
तुमचं काय चाललंय? हो. तुमचं काय चाललंय?
आहे बघा. चहा पाणी झालं. आता जेवणाची तयारी करणार हाय
हम्म हम्.
तुमचं?
आमचं पण चाललंय आता, बसलो होतो.
पाऊस आहे काय?
हो खूप पाऊस आहे इकडे.
ह हा. मुंबईला का?
हो. कल्याण, कल्याण, कल्याण.
कल्याण, माझी काकी पण कल्याणलाच असते.
हो.
हम्म.
हम्म.
म्हणजे माझं माहेर मो. माझं माहेर ग गोरेगांव आहे.
अच्छा.
आणि सासर कोल्हापूर आहे.
ओके. हम्म.
तुमचे झालेत का कॉल?
ह माझे ती तीन राहिले आज. दोन झाले, पण त्यातला एक झरो झाला. तो ते व्यवस्थित बोलल्याच नाही समोरून.
हा हा हा हा. ते नेटवर्क इश्यू पण चालू आहे, त्याच्यामुळे पण झालं असेल सोडा
नाही, त्यांचा पण बॅकग्राऊंड आवाज खूप येत होता. त्यांनाहीपसत नव्हतं काही.
हां हां हां हां. बाकी, कुठे फिरायला वगैरे गेलेलं काय?
हो फिरायला चालूच असतं आमचं पर्यटन स्थळांना भेट देणं.
हा हा तुमच्या इकडे आता असं कल्याणला काही असं बघण्यासारखं आहे का.
हो आहे ना श्री मलगड आहे ह म्हणजे तिथं ना आमचं आणि ह्याच मस्जिद मस्जिद पण आहे तिथं म्हणजे मुसलमान आणि नाकांच असं
हिंदू मराठ हा म्हणजे मुस्लिम हिंदूंचं कॉम्बिनेशन म्हणजे दोन्ही आहे.
आणि म्हणजे पूर्ण सा साडेतीनशे पीठ वरती तो डोंगर आहे वरती
हां हां हां हां
हम्म खूप पायऱ्या ते आहेत त्याला चढायला
हो का
हम्म ट्रॅकिंगसाठी चांगला आहे तो पॉईंट निसर्गरम्य ठिकाण पॉईंट आहे
बरं हाय बरं हाय पण असं आम्ही तिकडे आलेल पण असं कधी तिकडे व्हिजिट केलं नाही पण आता नक्की
हम्म हो आता म्हणजे कसं पहिले तरी डोंगर त चढून जावं लागायचं ना पूर्ण.
हा हा हा हा
पायऱ्यां म्हणजे किती जवळ जवळ त्या दोन का अडीच हजार पायऱ्या होत्या तेवढ्या चढून गेलो होतो आम्ही वरती
हो का म्हणजे मी असं ऐकलं की मुंबादेवीला पण असं पायऱ्या आहेत ना.
ह मुंबदेवीला नाही पायऱ्याने
मुबरा मुबरा कुठे हा हा आण की माझ्या भावाने कस ते नवस केलेलं तेव्हा आम्ही तिकडे असं गेलेलो
हा मुबऱ्याला श जिवतानी जीवदानी वाटत त मुंबा
बारलाय हा मुंबादेवी ते मुंबऱ्याला आहेत. ते म्हणजे ह्याला काय म्हणतात त्याला जीवदानी तर विधारलंय हम्म
पण हे जे आहे ना म्हणजे याच ठिकाण मलंग श्री मलंगड तिथं खूप खूप छान आहे तिथं म्हणजे एकदम शांत वाटत तिथं गेल्यानंतर निसर्गराम्य ठिकाणे एकदम ते
हा हा हा
हम्म आणि आता रोपवे पण झालाय भरती जायला
हो काय
हम्म
हम्म हम् मग तुम्ही असं काय करता जॉब वगैरे काय करता का काय
ह नाही घरीच असते.
हो का हा हा
बोलसोल
मग आता म्हणजे बाळ वगैरे असं काही लहान वगैरे आहे का तुमचं.
नाही नाही
हां हां हां
हम्म
मग जॉब वगैरे काय करताय की असं घरीच,
घरीच घरीच
हम्म आज काय रविवार स्पेशल.
हो काही नाही हेच आता म्हंटलं कॉलिंग करून घ्यावं
हां हां हां
हम्म.
मी काय झालं म्हटलं मला.
तुमचं काय चाललं बाकी अजून
काय नाही बघा हे चाललंय आमच्याकडे पण असं पावसाचं वातावरण आहे आमच्याकडे कशी लहान मुलं आहेत मी कोल्हापूरला
ओके.
आमच्याकडे कसं म्हणजे माझं लहान मुलं आहेत. त्याच्यामुळे जरा कुठे जॉब वगैरे आम्हाला करायला भेटत नाहीे.
हा.
हम हम. आवाज येत नाही तुमचा. हॅलो.
काय म्हटलं?
तुमचा नेटवर्क आवाज कमी येतोय कटकट होतोय
आता येतो आता तो का बघा. हा म्हटलं कोल्हापूरचं पण छान आहे मंदिर वगैरे ते
हो तुम्ही कधी आलेलात का नाही? हा येतो का आवाज.
हो येर तुमचं
हा हा हा येतो येतो. कोल्हापूरला ग
कोल्हापूर हो आलेलो ना
हा हा म्हणजे महालक्ष्मीला वगैरे आलेलं सर
हा महालक्ष्मीचं दर्शन राहिलंय फक्त कोल्हापूरच्या त्या रोडने आम्ही तिकडे रत्नागिरी को कोण वगैरे त्या साईड ला गेलो होतो,
हा ह् या कधी आला तर कोल्हापूरला बघण्यासारखं भरपूर आहे महालक्ष्मी मंदिर आहे अंबाबाईचं मंदिर आहे ज्योतिबा मंदिर आहे पन्हाळा गड आहे,
हो हो पण रंकाळा च्या खोलीत
हम्म तलाव आहे. मग परश्. शाहू महाराजांचं हे आहे म्हणजे तिकडंच त्यांचं सगळं जे काय आहे. ते म्हणजे बघण्यासारखं सगळं आहे इथे
हम् हम
कोल्हापूरलाही आलात की कधीतरी कोल्हापूरी मिसळ खावा
हो हो ती पण स्पेशल म्हणजे एकदम कोल्हापुरी ठसका-‍-
झणझणीत हो झणझणीत असतं आमचं सगळं तुमचं गाव कुठलं?
आमचं गाव इथलंच मुंबईचयचं आम्ही
हां.
हम्म.
म्हणजे आमची कशी माझी माझी जी काकी राहते ती मुंबईला येज राहते अ ते ते बिरला कॉलेज आहे ना
हा इथच वेस्ट ला कल्याण वेस्ट ला शहाड
शाळच्या इथे म्हणजे तिथे आहे तिथेच आधी क ते कुठला आहे ना अ
कुठलं तरी य वरून, एस वरून काहीतरी आहे एरियाचं नाव. तिकडे राहते. हां. अलीकडे म्हणजे शहापूर नाही- म्हणजे अलीकडेच असं ते एकदम हे आहे. म्हणजे- फेमस आहे ते एरिया.
ओके. हम्म.
तिकडे राहते. येस वरून आहे काहीतरी त्या एरियाचं नाव.
आता असं नाही सांगता येणार.
हा हा.
हम्म.
बाकी काय?
मुंबईला. मुंबईला कधी आलात का?
माझं माहेरच मुंबईला आहे. माझं येणं जाण सारखं असतच मुंबईला.
ओके.
म्हणजे मी गोरेगावचीच आहे. माझं बोर्न बीन सगळं गोरेगावलाच झालंय.
अच्छा.
फक्त लग्न म्हणजे, मी कोल्हापूरलाये. म्हणजे माझी, म्हणजे आमचं गावच कोल्हापूर आहे. मग माझा जन्म, शिक्षण सगळं आ- आता बी कॉम वगैरे सगळं माझं कॉलेज लाईफ सगळं सगळं सेट मुंबईलाच झालेलं आहे.
अच्छा. कोणत्या कॉलेजला?
मी बोरवलीला होती. सायली कॉलेज.
अच्छा.
हम्म.
हम्. हम्म. मग का इकडचा समुद्रकिनारा ते सर्व तुम्ही एन्जॉय-
हो. हो लहानपणापासून. जू हू ला तर आम्ही कसं? गणपती विसर्जनला वगैरे जू हूलाच होतं आमचं.
अच्छा.
मग ते म्हणजे पूर्ण आमचं, पूर्ण लाईफ सगळंच तिकडे.
हम् हम्.
आता परवा मे मध्ये पण येऊन गेले मी आठ दिवस.
अच्छा.
परत डोंबोलीला माझी बहीण राहते. तिकडे आलेली पलावा सिटीला.
हो का?
हम्म.
हो. आता खूप डेव्हलप होत चाललय इकडं पण.
हो. ती पलावा सिटी आहे ना? तिकडे ती राहते.
होय.
बाकी तुमचं काय मग? कुटुंबात कोण कोण असतं तुमच्या?
आम्ही दोघच असतो आणि मुलगी.
हां हां ह. लहान आहे का? हम्म.
हम्म.
म्हणजे सगळं माहेर पण तुमचं कल्याणच आहे.
हं. हो.
ह्. हा हा आठवलं. माझी काकी अ ह्याला- योगी धामला राहते.
अच्छा. योगी धाम.
हम्म.
हम्म हम्म. ज वेस्टलाच आहेत. ती कल्याण. ह.
इ की यशोधाम आणि योगी धाम माझ कन्फ्युज होते मी.
अच्छा अच्छा.
योगी धामला राहते मी.
हम्म,
आता पण त्यांची ती बिल्डिंग आहे ती तुटणार आहे.
हम्म हम् रिडेव्हलपमेंटला जात असल. हम् हम.
काहीतरी तीस माळाची काहीतरी बिल्डिंग होणार आहे.
हम् अजून पर्यटन स्थळांना कुठं कुठे भेट दिली तुम्ही?
मी आता मे मध्ये सडनली आता गेलेली ते तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट.
हम्म देवदर्शन.
देवदर्शनाला गेलेली.
हम् हम् गाणगापूर वगैरे तिकडे गेलेला?
तिकडे गेली नाही. कारण की ते आम्हाला कसं परत रिटर्न कोल्हापूरला यायचं होतं. आणि मग ज्योतिबा, महालक्ष्मी हे पण करायचंच होतं आम्हाला दर्शन. म्हणून काय तिथे गेले नाही मी. पण आता नेक्स्ट टाइम जाणार आहे तिकडे.
अक्कलकोट वगैरे.
अक्कलकोटला आमचं जाणं येणं असतं. अक्कलकोट असतं. तुळजापूर, पंढरपूर.
हम्म,
आणि त्या अधिक महिना लागल्यामुळे गर्दी भरपूर होती देवदर्शनाला.
ती गर्दी खूप होती. पंढरपूरला पण भरपूर गर्दी होती. आम्ही गेलो होतो अधिक महिन्यामध्ये
आम्ही ज्या दिवशी अधिक महिना होता. त्याच दिवशीच पहिल्या दिवशी आम्हीच पंढरपूरला होतो.
हम्म, हम् हम आता खूप छान झालंय म्हणजे, पंढरपूरचं मंदिर वगैरे ते खूप छान झालं.
हो, दिवा वगैरे न पाण्यात सोडायचं होतं. त्या बोटीत बसून आम्ही ते सगळं एन्जॉय केलं छान वाटलं.
हा, हो आणि वातावरण पण छान होतं तेव्हा अधिक महिन्यामध्ये म्हणजे जास्त ऊन पण नव्हतं. जास्त पाऊस पण नव्हता.
नाही नाही ऊन म्हणजे होत म्हणजे असं. तर त्रास वगैरे जरा झाला. हो पण आम्हाला आम्ही ते कुठे ह्याला केलं. अक्कलकोटला केलं एक वस्त ती अक्कलकोटला होतो. सकाळी देवदर्शन वगैरे केलं आणि मग निघालो. पण एक्सपिरियन्स चांगला होता छान वाटलं.
नाही. आता हे प्रवास म्हणलं की थोडस होतच ना मग.
हो, कारण की कस. का लहान मुलं असतात. त्यांना घेऊन जाणं म्हणजे खूप त्रास होतो.
तुम्ही गाडी करूनच गेला असाल ना.
हो, गाडी करूनच म्हणजे इकडनं सोलापूरपर्यंत म्हणजे आमचीच स्वतः ची गाडी होती. ना ती गाडी घेऊनच आम्ही गेलेलो.
हम् हम, मग स्वतःच्या गाडी असल्यावर एवढा त्रास नाही होत.
होत नाही.
हम्म, म्हणजे जेव्हा जेव्हा वाटला आपल्याला तेव्हा थांबू शकतो आपण.
हो हो.
दर्शन ते कसं छान झालं असल तुमचं.
हो, दर्शन म्हणजे खूप गर्दी होती. अक्कल म्हणजे सगळ्यात जास्त आम्हाला दर्शन चांगलं वाटलं. ते स्वामींच.